हा.
हा आलं आलं. आता कळालं मघाशी काय कळणं झालतं.
अ हा दहा मिनटं राहुदे कॉल हा.
दहा मिनटं व्हाय पायजेत काय?
दहा मिनिटं राहायला, दहा मिनिटं राहायला पायजे.
किती जणांचं पायजे? चाळीस पायजेत नव्हं असं.
होय, चाळीस... नाही गं, वीस, वीस. अच्छे से आ जाओ
झाला वाटतं, की दहा मिनिटं?
आगं, दहा सेकंद झालं गं. दहा मिनिटं नाही झाले... तेच की, दहा मिनिटं व्हायला पाहिजे, दहा मिनिटं. नाही, बोलताना चालतंय, सोड.
असं, चार वेळा एकाला, तर चार वेळा कॉल करू शकतो आपण.
माझं पण उचल म
उचल देऊ त्याचा फोन.
हॅलो.
बोल की.
माझं पण उचल म्हटलं.
दहा मिनिटं कट करू नकोस कॉल.
काय ते? हॅलो? काय म्हटंलीस?
दहा मिनटं कॉल कट करू नकोस.
आवाज ईना काय?
कट करू नकोस गं
हा... हा. माझं पण उचलणार नव्ह खरं? जेवाल्यास का काय?
नाही गं खाल खाले
कुठे आहेस? घरात आहेस का?
होय घरात आलो बघ आत्ता
तू मगाशी बोललीच नाही, बाहेर होतो.
हा हा
याला आवाज मला?
यालाय की
बाहेर होतो आ गं
हं हं, जाऊन येऊन करायलीस की काय मग...
नाही ऑफीस जवळ आहे इथनं
घरापासनं?
हं
काही की
ऑफिस की लय जवळाय अं किती, दहा मिनिटांचा रस्ताय, चालतच जाते.
पुण्याला होतीस ना व
पुण्यालाच आहे गं तुला काय वाटलं? हितंय मी
मग मी तिथंच हितं गाव हा कुंभोजमध्ये वाटलं
नाही, पुण्यातच आहे.
बाकीच्या दिदी तेन? दाय आणि श्यामल दीदी तर
आहे की मी शामल परी तिघी पण पुण्यालाच आहे
हम्म हम्म नाही एका जागीच आहे काय
हा एका जागेच राहते तिघी
हम्म हम्म. आता असे वीस नंबर कुणाला फोन करायचा चालतय